हा बोल की.
आवाज येतोय.
येतोय की.
अगं जरा असं हळू आवाज येतोय.
नाही ग येतोय मला बर
मला तुझा आवाज ऐकू नाय येताय.
आता येतोय का? हॅलो
जरा मोठ्याने बोल.
भक्ती, आवाज ऐकू येतोय का?
हा, येत आहे- येत आहे तरी जरा मोठ्याने बोल ग.
हम्म बरं -बरं.
हा ते नाही, जेवलीस? हॅलो
हा बोल.
जेवलीस काय?
नाही, आता चहा पिला.
होय काय हा, काय करतेयस?
काय नाही ब, वर गच्चीवर फिराय लागलोय.
असं जरा पटकन -पटकन बोल मधी थांबू नकोस.
बरं- बरं.
हा, अगं मग आज कशी गेली शाळा तुझी?
शाळा -शाळा नाही मी आता शाळेतच आय.
होय काय बरं -बर, अगं मी ना एक पुस्तक वाचलं. मला ते लय आवडलं म्हणजे त्यात ते असं छत्रपती शिवाजी महाराजांनबद्दल ना केलेली स्वराज्याची स्थापना होती काय. मग त्यात म्हणजे असं स्वराज्य स्थापनेशी घेतलेली शपथ, म्हणजे पुण्याजवळील ते भोर तालुक्यातील, रायेश्वर जागृक देवस्थान आहे ना. तिथे त्यांनी शपथ घेतली. आता,
मग किती साली शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली ग?
सोळाशे सेचाळीस.
सेचाळीस काय?
हम्म म त्यांनी तोरणा किल्ला हस्तगत केला ते माहितीय काय ग तुला?
हो माहित आहे की, सोळाव्या वर्षी काहीतरी केलेला ना.
हा सो ते पण सोळाशे सेहेचाळीस सालीच केलं. ते कुठे केलं माहििते तोरणा केला. शिवाजी महाराजांनी जहागिरीची व्यवस्था लावण्याचा एक भाग म्हणून. दुर्लक्षित करून म्हणजे ते करण्यासाठी त्यांनी केला. परत त्यांचे जन्मस्थळ माहिती आहे का तुला.
शिवाजी महाराजांचं.
हां.
हा शिवनेरीच ना माहित आहे की पुण्याच वळ कायत आहे ते.
हो पुणे जिल्ह्यात हाय. परत त्यांचे असं म्हणजे हे पण दिले त्या पुस्तकामध्ये प्रतापगड. ची लढाई अफ्जल खानाचा वध ते पुस्तक एकदा तू वाच.
काय नाव बोललेस पुस्तकाचं.
अ म्हणजे असंच आहे ते असं शिवाजी महाराजांवर. आहे महाराष्ट्र इतिहास म्हणून. छान आहे ते पुस्तक एकदा वाचून बघ प्रतापगडची लढाई ते नायत्यात. हा काय करते.
बग निवत.
हा लवकर लवकर बोल की जरा.
होय की.
हा मला जरा प्रश्न विचार.
तुला शिवाजी महाराजांचं वडील वडील कोण होतात म्हहत आहेत.
शहाजी राजे आणि त्यांचा जन्म सोळाशे तीस ला झाला. हम्म आणि.
शिवाजी महाराजांना भाऊ किती होतात माहिती आहे का तुला.
ते काय एढं मला माहित नाहीये म्हणजे एढं काय अस. तर मला मी अभ्यास नाही केलेला करायला पाहिजे अभ्यास.
होय आणि शिवाजी महाराजांना मुलं किती होती.
आठ का नऊ होती बहतिक मला पण एवढं काय माहित नाहीये. बघायला पाहिजे. पण चांगलं आहे त्यासं ते पुस्तक असं म्हणजे त्यांनी कुठले कुठले देश ताब्यात घेतले. म्ह ठा रायगड रनागि संुदु नाशिक. आपलं कोल्हापूर.
जल् बनते अस का. महाराष्ट्रातले जिल्हे.
हा भरपूर झल्ले घेतल्या त्यांनी तस. परत त्यांच्या पत्नी किती होत्या माहिती आहेत काय तुला.
आठ कायतर हो.
हम्म. होय सईबाई सगुणाबाई सोयराबाई पुतळाबाई..
संभाजी महाराजांचा इतिहास किती हे.
हो त्यांचा पण खूप आहे बा चांगला. हम् त्यांचा कठी नाही सोड शिवाजी महाराजांपेक्षा पण. त्यांचं काय पुस्तकात तेवढं काय लिहिलेलं नाहीय ह्या. पण म्हणजे हे शिवाजी महाराजांवरच पुस्तक आहे त्यात आता हे बघू. घावते का मी तुला सांगते कि ते पुस्तक. परत भरपूर काय काय चांगलं चांगलं लिहिलंय अग या पुस्तकात परत न. महात्मा ज्योतिराव बाँग फुले महर्ष कर्वे. ते माहिती आहेत का हम्म त्यांच्याबद्दल पण लिहिलेय.
हम्म हम्म.
भरपूर काय काय लिहिलंय? परत न अर्थव्यवस्था महाराष्ट्राची. सा- सहकार, शिक्षण भरपूर. महाराष्ट्रातील सहकारी संस्थेचा विकास. हम्म. तू कुठलं- कुठलं पुस्तक वाचलस?
मी, अजून तरी बघ भरपूर वाचलेत. पण मला, नावं लक्षात राहत नाहीत.
होय. ते पण हायच म्हणा. आणि काय मग.
त्यात. काय- काय. असं.
बनवायला शिकलीस का, नाहीस?
जेवण बनवायला, तर बघ. मला आता तरी चपाती येते करायला.
हम्म. मला पण येत्या चप पाती. पण काय जरा, म्हणजे तिरकी होत्या, अशी.
आमटी पण येते. पण तिथं, शेजारी आई उभी असली तर. म्हणजे करू शकते. नाहीतर घाबरत्या.
पुस्तकात कनीय, महाराष्ट्र राज्यकारण व शासन व्यवस्था ते पण दिलय. म्हणजे अस चांगलं पुस्तकाय. असं भारतीय जनता पक्ष शिवसेना. असं म्हणजे असं बाहेरच पनाय. परत मराठी चित्रपट जोगवा. त्याबद्दल पण लिहिलंय. बघितलायस का ग, तू?
बघितला नाही. पण ऐकलाय.
हम्म. जीव रंगला अ हे- हे आहे बघ, त्यात. साँगाय. ह गाणंय. हम्म, भरपूर भारीय ते पण. संत तुकाराम उर्फ जय हरि विठ्ठल यांचा पहिला मराठी चित्रपटाय तो. एकोणीसशे बत्तीस मधला. तो पण चांगलाय बघ. हम्म. परत त्यांनी खूप
मला एखादं पुस्तक, तू घेऊन येणार होतीस?
हो, घेऊन येते की. मी घरी सांगितलं आहे तसं. मी सांगते की, तुला. परत गुळाचा गणपती.
कशा टाईपमध्ये आण माहितय. काहीतरी, अशी गोष्ट असली पाहिजे त्याच्यातून? म्हणजे, राधाकृष्णचं किंवा असं.
हा, होय. परत मराठी रंगभूमी. त्याच्याबद्दल पण आहे. देवमाणूस, नाटककार.
ते देवमाणूस नाटकय का? ती सिरियल आहे आपलं मालिका हाय ना.
हो. ती मालिकाय. रात्री लागते बघ. दहा वाजता.
मग, तेजच काय हाय का?
हा, तेजच आहे बहुतेक. नाटककार त्यांने लिहिलेय, नागेश जोशी. आणि त्यामध्ये, कविता अशी आहे. बघ सुखवित या संसारा. जगती मेळ जीवाचा प्यारा. छळी जीवना देवगती अति, चांद माझा हा हसर नाचवी कसा प्रेम सागरा. प्रीत लहरी ये भरा ही कविता ऐकलीयेस का?
नाही गं.
हम्म. परत त्यात एक झलक, हे पण आहे. भारत भारतावरती. तिरंग्याचं, काय तर त्यांनी लिहिलेलं आहे. हे पण भरपूर, परत भारताचे राष्ट्रपती, माहितीय का तुला कोण होते?
कोण, होते?
राजेंद्र प्रसाद. परत अं आणि अ हया आपल्या कोण ते, म्हणायचं? भारताचे उपराष्ट्रपती सर्व पल्ली राधाकृष्ण. भारताचे पद पहिली, सर्वात पहिली व्यक्ती भारताचे पहिले राष्ट्रपती होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपराष्ट्रपती होते सर्व राधाकृष्ण चांगलंय नाहि?
होय चांगलं आहे तुझं पुस्तक सोड, त्याच्यामुळे आपलं भरपूर ज्ञान वाढतंय.
व्हय मी असंच घेतलंय जरा म्हणजे असं वेगवेगळं सगळ्यांबद्दल लिहिलं असेल अस त्यांनी लिहिलंय भारताचा इ तिहास भारतातील प प्रा कालखं खंड ना, इ. स. पू. सुमारे चार ते पाच लाख रुपये असं ते नं होतं, हम्म त्या ते पण आहे त्या पुस्तकमध्ये असं छान आहे पुस्तक आणि मग शेतात गेलतीस का नाहीस शेतामध्ये गेली होतीस की नव्हतीस?
शेतात आमचे आमच्या हित आमच्या घरापासून थोड्या अंतरावरच नदी वाहते. पंचगंगा नदी आणि ते इतून आमच्या गच्चीवरून आता ते नदीचं पाणी दिसायला लागले बघ. म्हणजे भरपूर प्रमाणात आपल्या भागात
वारणा नदी हाय, वारणा नदी हाय आमच्या इथं ती पण आता बरा भरल्या. पंचगंगा नदी पण अशी भरपूर भरत आले आता. आता मला वाटतंय जरा रस्त्यावरती पाणी येईल.
हो तिकडस बस स्थानकाच्या तितं येईल बहुतेक पाणी
होय.
भरपूर लोकांचं नुकसान होतं याच्यामुळं
हम्म.
जेवढं चांगलं हे आपल्या पृथ्वीवरील सजीवांसाठी जेवढा चांगला पाऊस आहे तेवढंच चांगलं हवा पारी निसर्ग
शेतात अं बघकी ऊस लावलाय मक्का लावलाय, ज्वारी लावल्या, तांदूळ लावल्यात आता जाणार आहे काढायला, आता बघूया की कधी काढतोय परवा दिवशी नाही तर आज नाही तं आज संध्याकाळी जाईना मी.
होय का तुम्हाला किती शेती हाय?
आम्हाला पाच एकर
का जिकर आहे.
ह एका एकरमध्येध्ये चाळीस गुंट असतात मग लईन आहे. पाच एकर हाय. म आता दोन एकर इकडं काकाची, तीन एकर आहे आमची. असा हाये मन, हा आमच्या म्हैस पण आहेत गोठा आहे हम्म होय दहा म्हशी पैशेयेत
काकांच्या का तुमच्या?
अं काकांच्या पाच आहेत आमच्या पाच आहेत.
हो बरंच मग तुला काय माहिती आहे का नाही त्यांची
हय आहेय माहितीय आहे धारा तर काढायला येते ना बघ.
येतेच तुला धार काढायला.
येतच की बाई काढतोय की दररोज काढायला जातोय परवा दिवशीच बघ एक मैस आली अ. हा मग त्यांनी दि खरवीच केलताम.
होय का खरविजची चव खूप छान असते ना.
काय?
खर जाची चव.
मग माझा तर सगळ्यात आवडता पदार्थ आहे मग खरवीच मला खूप खूप खूप आवडतो त्यालच खलाय बघ दोन बर. दोन वाटी.
म चांगलंच ते सोडते शरीरासाठी पण आपल्या खूप त्याच्यापासून आपल्याला पौष्टिक घट. उटक भेटतत.
होय.
भरपूर काय काय असते आपल्या ह्या निसर्गाने दिलेला आपल्याला
ते पण आहेच बुघा क आता काय काय? करायचा अभ्यास करायचाय बाई सकाळी उठलोयचतता.
हो काय पाठशालेेत गेलेलीस का कुठली शाळा असते.
बरं ठेवते मी करते की तुला नंतर
चालतच.
ह ठेवते.
हां.
हम्.